हॅलो दिश काय करती हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा मॅम बोला.
अ दिशा अ
हा. मी डाळ खाल्ली मसूरची.
कसली डाळ मसूर ची?
मसूरची हो. मॅम सगळ्यात पहिल्या सगळ्यात पहिल्या नाही का तेल वगैरे टाकलं. मग कांदा वगैरे टाकला, मिरची पावडर वगैरे फ्राय बनवली.
हम अजून काय काय आवडतं तुला खाण्यात?
म मला जास्त अस नॉनव्हेज वगैरे आवडत. फिश वगैरे.
हा.
हम् बोला ना मॅम.
आजून मग अ
जेवणात तुला फक्त एवढंच आवडतं नॉन व्हेज?
हो फ्रूड हा नॉन व्हेज वगैरे अ मटकीची भाजी वगैरे आवडते, मेढी मेथीची भाजी.
वा वा छान छान. अजून काय म्हणती?
काय नाही माम तुम्ही सांगा?
अ तुला अस अमम अ बाहेरच्या डिश नाही आवडत खायला.
हो आवडत की. पिझ्झा आवडतो, बर्गर आवडत मॅम. फ्रेंच फ्राईस आवडत्या.
हा.
येस मॅम. हो मॅम जेवण बनवायला पण आवडतं. बिर्याणी वगैरे बनवते मी.
हां वेहेरी गुड.
हो हो कामगिर बोलव त्यात.
ओके अजून
बस मॅम जमतो म्हणजे जमतो बऱ्यापैकी स्वयंपाक मध्ये जेवणामध्ये खूप बनवायला आवडतं. या स्वीट्स मध्ये पण आवडतं गुलाबजाम वगैरे.
हा हा ठीक आहे ठीक आहे.
हो मॅम.
अजून काय चाललं तुझं?
बस मॅडम काहीच नाही. जॉब करते आता सध्याला.
काव
हॅन्डलूम बनवशील?
येस मॅम. काय बनवायचं मॅम सांगा?
काही पण बनवायचं कुठली पण भाजी.
मेथीची भाजी बनवून दाखू मॅम तुम्हाला?
ठीक आहे चालेल, घरातले कसे आहे सगळे जण?
सगळे मस्त आहेत ना मजेत हाय सगळे!
हम् हम् अ, काय चाललंय तुझं शिक्षण कसं चाललय?
म माज शिक्षण सध्या आता ग्रॅज्युएशन मध्येय!
ह् हम्
चालूय मॅम शिक्षण पण चालू आहे ना?
ठीक हे, ठीक हे छान -छान एकदम मस्त. तुला जेवण बनवायला आवडतं, जेवण अ दुसऱ्यांना खाऊ घालायला
येस, मॅम
आ ते आज
आवडत की! तुम्ही यायचं ना आमचा घरी कधी तरी तुम्हाला खाऊ घालू आम्ही बनऊन!
तू इकड आली ना, तर मग तुला बनवायला सांगेलं जेवण मी
ठीक आहे चालतय ना मॅम
घरातला, घरात अजून कोण- कोण असत?
मम मी आणि आईच राहते सध्याला!
ह, ह ठीकय आणि
हो मॅम!
अ, जेवण तुला पुरणपोळी आवडत?
हो, बनवायला आवडते, पण खायला नाही आवडत.
ह, ह, ह, ह. हो ठीकय. बनवायला आवडती, खायला आवडत नाही?
हो बनवायला आवडते!
हम्म, पुरणपोळी महाराष्ट्रियन डिश हाय माहिती
येस, मॅम येस.
तर तुला ती आवडत नाही?
नाही, स्वीट नाही आवडत ना जास्त फक्त गुलाबजामच आवडतं स्वीट मध्ये!
ठीक य आणि नॉन व्हेज मधी नेमकं काय आवडत?
नॉन व्हेज मध्ये मॅम सांगायच म्हणलं तर कंटक्की पण आवडते बिर्याणी पण आवडतय. चिकन फ्राय, राईस पण आवडतो म्हणजे जेवढं पण नॉनव्हेज मध्ये प्रकार येईल ना ते सगळ आवडतय!
फेवरेट डिश कोणती तुझी? म्हणजे तुझी आवडती डिश अ पदार्थ कोणता?
मॅम, बिर्याणी!
बि, बिरयाणी अ ह ठीकय.
वॉशरूम माग असत्यात, वॉशरूम.
हमम
अ
अजून काय चालय तुझं?
बस अजून कायच नाही, चालूय आहे जॉब वगैरे. मम, चाल, बरं हाय चांगलं चालूय!
कॉलेज पण करत जा.
हो कॉलेज पण मॅम दोन्ही पण हॅंडेल करते, कॉलेज करून प्लस जॉब. करते मॅडम हो.
हम्म बोल
बोला कि मॅम मग अजून काय चालू? तुमच काय चालूये?
आमचं काही नाही मस्त.
मजेत हाय. असतेस म्हणून दर
ठीक आहे बाय. बोल
बोला मॅम मग.
येना घरी कधीतरी.
हो मॅम येणार ना नेक्स्ट मंथमध्ये जर आले ना, तर येईल तुमच्या घरी मी.
हम्म
तसं येणारच आहे पुण्याला मी नेक्स्ट मंथमध्ये. तर येईल मॅम मी तिकडे, फक्त मला ॲड्रेस वगैरे सांगा नाय का.
आत्ताच नाही, ॲड्रेस नाही.
हो.
तुला
काय बोल्लात मॅम?
ॲड्रेस नंतर दिल, आता नाही.
ओ का, मॅम ओके ठीके.
हम्म आणि अ ये कधी आली त- च तुझ्या हातचं जेवण चार आम्हाला.
शंभर टक्के मॅम.
हम्म, गावाकडे कसे आहे सगळेजण?
गावाकडे सगळे मस्त आहे माम, शेती काम वगैरे चालू आहे आता सध्या नाही का? पेरणी वगैरे चालू आहे करायची. हम्म
के अजून, काय चाललंय अजून?
कसं मॅडम काम वगैरे चालूये. शेती काम पण चालूये, जॉब वगैरे पण चालूये.
मस्तय छान. अभ्यासात लक्ष दे अभ्यासात हा आणि जमेल तेवढं. प्रयत्न करत राहा चांगलं अ अभ्यास करण्याचा आणि जेवण बनवनण्याचा.
हो मॅम जेवण बनवायची आवड लागलीये, आता मला पहिले नव्हती पण आता लागली आवड.
हा तिला चपाती आवडती का भाकरी आवडती?
चपात्या आवडते मॅम पण चिकन ची भाजी असल तर भाकरी आवडतय.
ओके ठीक आहे-ठीक आहे. बोल अजून काय म्हणते?
काहीच नाही तुम्ही सांगा तुम्ही बोला. मॅम तुमचा व्हाईस खूप मस्तये ओ.
थँक यू, धन्यवाद.
छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून मला मस्त वाटायला.
ह-ह धन्यवाद-धन्यवाद
हो मॅम
असंच बोलत राहा आमच्या सोबत.
येस मॅम
अ जवळीक साधा.
हो मॅम हो
फोनवरून.
हो हो
आमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा मन मोकळपणाने.
येस मॅम येस असं वाटलं नाही मॅम आपण फस्ट टाईम बोलतोय म्हणून असं वाटतं खूप दिवसापासून कॉन्टॅक् हे आपला.
आणि अ
ह.
आणि एक अजून सांगते. अ
हां मॅम बोला
तुम्हाला खरंच कुठली डिश अजून काही आवडत असेल तर मला शेअर करा सांगा.
हो मॅम हो-हो मॅम
आणि अजून बोला.
हम्म-हम्म अजून
तुम्ही पुरणपोळी कशी बनवता?
मॅम पुरणपोळी तर म्हणजे
ह
जस का आवघडे बनत तसं नाही का मॅडम पहिले पुरण वगैरे वाटून वगैरे घ्यायचं शिजत वगैरे घालायचं.
हा.
त्यानंतर साखर या गुळ वगैरे टाकून नाही त्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं माम बारीक हे करायचं मिश्रण करायचं. त्यानंतर आपण पीठ वगैरे ठीक आहे पीठ वगैरे मळल्यानंतर थोडं तेल वगैरे लावायचं पीठाला त्याला एकदम शांत भिजून द्यायचं पंधरा वीस मिनिटं हो. भिज मग भिजून वगैरे दिलाय त्यानंतर आपण लाटायला बसायचं पुरण वगैरे करायचं.
हम् हम हम्.
हम्म, जाव त्याला माम हो त्याला मरून वगैर दिलं थोडं मग पोळी वगैर जास्त फुक ना माम कडक वगैर नाही होत. हो
अ त्याच्यासोबत काय? पुरणपोळी सोबत आमटी, गुळ, खीर
किंवा हिरो वगैरे नाही का किंवा आता तर सध्या सीझन चाल होत आमरसच तर मग अमी जास्त आमरसच बनवून खाल्लाय.
ओ, ठीक आहे-ठीक आहे.
हो मॅम हो आवडत की मॅम. बनवायला पण आवडतो मॅम आमरस.
ठीक आहे ठीक आहे व मस्त मस्त डिश आहे.
हो मॅम तु दोन मि
अजून काय आवडतं मग खाण्यात काय-काय आवडतं.
छण्यामध्ये म्हलं तर गुलाबजाम वगैरे पाणीपुरी गुलाबजाम. डावाडा बत फेवरेट मॅ माझ
आणि असं नाही का ढोकळा वगैरे कचोरी.
कचोरी वगैरे शोर्मा वगैरे खूप आवडतो मॅम
पावभाजी मिसळ पाव.
अ पावभाजीत पावभाजीत नाही पण मिसळपाव आवडतो थोडा.
हा, हा.
येस मॅम.
ठीक आहे. हम्म चालेल असं. माझ्यासोबत बोलत राहा आणि मला चांगले चांगले डिश सांगत राहा.
येस मॅम येस.
आणि डिश कशा बनवायच्या म्हणजे शाक भाजी कशी बनवली. काय बनवलं तसं मला पूर्ण सांगत जा.
हो, माॅम चालतंय चालतंय. ठीक आहे मग.
कठोपर्यंत ठेव नको.
एस मॅम.
बोला आजून.
काय नाही मग.
ओके चालतय.
नाही चालू नाही चालू.
ओके.
यस.
चाल ठेऊ.
येस मॅम येस. थँक यू मॅम. बाय मॅम.
एक मिनट हॅलो. हॅलो अ थोडं बोलायचं होतं अजून.
हा मम बोला.
अ तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
मिडसोके माम मिडसोकते. चालतय म
थांब ना. बोला आजून.
काय नाही मग, बोला मग, काय म्हणता तुम्हीच?
हॅलो!
हॅलो!
हॅलो बोला ना.
हांम हां बोला की मॅम.
बोला अजून काहीतरी सांगा.